हॅलो आवाज यायलाय काय?
हा येतोय बोल
हा जेवलीस काय?
नाही अजून
हा.. हा..
का ‌आवरल?
आवरल अजून जेवन रे ब आता बाजार घेऊन आलो जेवण करून त्यांना वाढुन हॅलो ते मी भाजी तन काही केलं नाही निस्त आमटी के केलं भाकरी केलंय अन गेलं.
हम्म हम्म हम्म.
रात्र पाळी असली कि लय गडबड असतय बग.
मी पण ए ना भाजी आणि भाजी आणि चपाती करून दिल्या. आणि इकडं पण भाजी चपाती करून घेऊन आलोय. आता कधी येतोया बघुया आपण. हात लावायचा थोडासा
हा हा. मग दिपू आलीया?
दिपू नाही.
सुट्टीला आली नाही व्हयं या वेळी?
येतो म्हणाय लागलीया खरं ते आकाश पाठवणा झाल्याय वाटतं.
हा हा हा आता तर गेल्या डिलेव्हरी, सारखं कोण पाठतय. ते
हम्म खरं काय, आता लहान आहे बाळ आता दायचं ना पाठवून.
तेच कि
वा
आहेत काय मगं.
हा काय नाही बघ. चालय ब्लाऊज शि
अगं तुझा तू फोन लावतो म्हणलीस. सांग तो पर्यंत.
हा हा.
आणि न कोण बोलतंय म्हणून. म्हटंल अमृता म्हंटल्यावरती
हा. कोण फोन केलंत?
तांदूळ वाटालोय ऐ लाग अंग चिऊ
शानं आहं व्हंय.
हम्म. आणि काय मग?
आणि काय नाही बई. ये आई केली वाटत बई
आई आणि मनी गेली वाटतं काय माहित नाही बई. फोन काय उचलना, की मनू येतो म्हणलेली इकडं येतो म्हणाल ते
हिकडं आई हिकडं जानूला घेऊन आलती वाटतं. बोला आणि काय मग?
हे बघ कॉल कट बीट अ म्हणजे आवाज बिवाज आला नाही तर कट करू नकोस काय, चालूच ठेवायच दहा मिनटं तसं.
बर, बर, बर.
हा तेच म्हणलं त्याचं हेच हाय
पाणी प्यायली तेला काही आलंच नाही की ग काय टास्कच आलेला नाहीये.
ते काय बोलू नकोस हेच्यावर ते काय विषय काढायचं नाही हेच्यावर. ते सगळं रेकॉर्डिंग आहे, आहे त्यांनी सगळं ऐक कत असत्यात ग. म्हणजे दीपू अ काय म्हणलीस आता?
लाल लाल कलरची केलेली फोन मी दिप हा दीपू फोन केली होती
हा, हा चाल पोरग काय करायलय पोरग काय करालाय म्हनलं, खेळायलाय व्हय हा हा.
हा, हा म
तुला जरा लेट नाही
आता उद्या प उद्या काय सुट्टी नाही सुट्टी उद्या काय म्हंटलं भाऊजींना
होय, होय सुट्टी आहे उद्या
हा आमच्यात पण पाहुणे आलत ग दोन दिवस झाल ते जाऊ आणि दिर आलत त्यांची मावस भाऊ आणि त्यां सुन आलती होय मग काल सकाळी गेलेत तेनी
हा, हा
रविवारी कि
हा हा राहिलीय तुझ्या इ तर
होय राहिलेली पहिल्यांदा चा आलती ग तने पण म्हणजे मागा एकदा आलतीत मग तेव्हा अजून त्यांची पोरतेन काय नव्हती मग तेव्हा नवीन लग्न झालं तर तवा आलतीत त्याच्यावर आत्ता आल्यात. हेनी गेलत ना परवा उरुस होता त्यांच्या तिकडचा. हॅलो
रेंज ईना काय तिकडं?
आं
हॅलो रेंज नाही काय म्हणलं?
आवाज जरासा ब् लेट न येतोय तुझा.
हां-हां
ते कोणती जाऊ म
तू नाव फक्त तुझंच टाकल्यास काय‌? ती नव्ह गं. ती आजून यायची हाय. यांचा मावस भाऊ आणि त्याची बायको आल मावशीचं पोरगं. हम् ते मागं पण येऊन राहून गेल ते सोड खरं तवा पोरं नव्हतीत अजून, म आता पोरं झाल्यापासून आताच आल्यात.
हम्-हम्-हम्
म
मग काय नई बग.
तेच आता अजून च् जेवणाराय मी त्यांना तेवढं वाढल् ल आल्यावर? आता ब्लाऊज ज शिवाय एक पूर्ण करायचं आजून माळवं भरणाराय.
हम्म-हम्म-हम्म
तुझं फक्त नावच टाकल्यास काय, पूर्ण टाकली नाहीस?
हम्, टाकलंय की पूर्ण.
म तुझच फक्त नाव यायलयं एज्यावर.
होय काय? म बहुतेक नुसतं नाव टाकलं असं
म्हणजे सगळ्यांचं म्हणजे लावलं क पूर्ण नाव येतयं नई
हम्-हम्
ते तुझं म्हणलं तेवढंच यालय नाव.
हम्-हम्
हां म आणि ट्रीपला वगैरे कुठं गेलतिस काय नाही?
हम्म, ईत सासरे सासरे एक्सपायर झाल्यात आणि ट्रिपला जा
तिकडं हेला बोलवलं नाही तुम्हाला मुंबईला
सासूबाई गेल्यात.
हं हा. तुम्हाला या म्हटली नाहीत व्हयं?
आम्हाला कशाला आता आणि सात आठ किती आता बारा दिवस झालं सुट्टीच आहे आता आणि परत आता आणि सुट्ट्या मिळत नाहीत. तरी सुट्ट्या मिळणार नाहीत ना आता परत आणि आणि कुठं जातीस पोरगं बार क राहत नाही तिथं गरमी मुंबईमध्ये जास्त आहे ना आता.
होय, होय.
हम्म.
हि पण चाळ आहे हायच सोड.
त्यांच लागल्यात पावसाळ्यात गेलो असत बरं झालं असतं म्ह
होय ऊन भरपुर आ सोड आता मोबाईला दाखवायल्यात की बला दाखवायल्यात म्हणजे दोन तिनं दिवस होतीत ऊन भरपूर आहे म्हणं.
अगं ती शानूआई फोन कराय लागलीया
होय उचलू नको थांब बाई झाल्यात थांब. उचलायचं नाही.
अगं हीच्या फोन यायं लागलाय नव्हे
नंतर न कर नंतर न दहा मिनटं झाल्यावर
अनेक चार मिन थांब हे झालं कनई कॉल मग हे कर लाव तिला.
हम्म, हं. असं किती कॉल करणार आहेस तूझा टाॅस्क?
असत्यात गं पाच किंवा सहा करायचं असतंय
हा, हा, हा.
म्हणजे हे तीस कॉलच टास्क हाय.
हम्म, हम्म.
तीस कॉल करायचे आहेत.
हम्म, हम्म. तुझं आता पाच काय सहा राहिल्यात काय?
हा पाच-सहा, सातं राहिल्यात. सात राहिलेत बगं माझी. म तुम्हानां पण येणार ती, खरं लगेच येत नाहीत तुम्हाला नंतर येणार थोड्या दिवसाना.
काय झा काय झाल काय झालं?
मग काय रडालाय काय?
पण आमचं पोर . पाटीमागनचं असतोय फक्त माझ्या.
हम्म अजून लहान आहे ग दीड वर्ष झालं नाही न हो आजुन
होय
आह
नाही अजून पुढच्या महिन्यात होतो, पुढच्या महिन्यात होते.
हां हां हां हां.
हम्म.
म कुकर तेन लावलीस? कुकर तेन लावलीस काय म्हणलं?
चालू हाय तो पर्यंत जा फोन आला.
हां हां. काय काका तेन मेळाने येतेत ना. लावायच तो वर होतय की.
होय.
मग तु आहेस म्हणून मावशी नाही तर आल्यावर करत. तसं जेवण, थांबं एक मिनटं ए
होय.
आ पोरी बघ आमच्या डीगभर आवाज करून ठेवल्यात टीव्हीचा.
हम्म हम्म. हम्म बोला आणि काय म्हणतेस म?
काय नाही ब. निवांत
निवांत चालू आहे त झोपायचं उठायचं खायचं प्यायचं शिवायचं.
हम्म
तुमच्याकडं आंबतेन कसं आहेत ग
कुठं कोणीच कशी केल्या एकदा परवा पाहुण्यानीच आणलेलं मम्मी मी बाजारलाच जात नाही
होय म माळव तेन
बाजार जवळ मम्मी आणून देतीया बाजार भाजी तिलाच सांगायच काय पायजे आणायला हम्म
हा, हा आमच लागतय बाई जायायला आता मी करायचे चटणीचं बघ आलं लस सून कोथंबीर ते सगळं घेऊन आलो
ह, ह, ह कधी चटणी करायचीस आता पाऊस सुरू व्हायला आलात की
हो अग संपल्या ग मग आता परवा मिरची आणल्या
हा
परवा मिर ची आणलय अजून मसाला ला आणणार आहे पहिला मग हे लसून ते जर असं हे करून ठेवत की कांद, लसून
हा, हा कालच बग तुझी दहा मिनिट झाले काय
हा झालं झालं तर आता नंतर ते जरासं हे केल्यावर जा हा, हा चालतय चालतय वेळ मिळाल्यावर हे कर चालेल
ठेव तोकडण तू